ह
हॅलो बोला ना म
हा हा हॅलो तेच आता चालले कपडे आणाय ना फोन चालू केला म्हटलं आणिण खूपच अंधार पडला ह ते काल आहे ना ते अ हे येतात ना योगाल तिकडे त्यांचं नाव काय जाऊ
फोन
मोठ्या मामाचा मुलगा मोठ्या सगळ्या आहत हां दोघं नवर बायको येतात मग ते मना म्हटले चला रथयात्रेला ह्यांना फोन केला ते हे म्हणले मला काम आहे मी काही येत नाही हां
हा का आमच्या ननंदबाई बी गेल्या होत्या याला चालल्याय कुठं ते कृष्ण नाही का होतो कोणता कृष्ण काळा आणि गोर हां
कोण मंदिर लय
नाही नाही गोर श्यामन काळा श्याम नाही का तो पण त अशा नाही हो ते नाही नाशिक नाही लांब तिकडं ते छोटे छोटे मूर्ती आणि का नाही हो छोटे नाही हो छोटे छोटे दोन मूर्ती
जगन्नाथपुरी
जगन्नाथपुरी मला म्हटल्या त्या पण माझं काय आता आता काही जमलं नाही म्हण आधी पोर्यात शाळा आणतीी असती म्हटलं म आता काय जमणार आहे
मी त्या तेच गच्छतून बसले मी आता म्हणजे थोडं वार आहे हे झालं की घेऊन जात
हा आणि पैसे मंग ल केच बरा म्हणे मग म्हंटलं नको बाई म्हटलं आता सध्याला हा त्यांचा त्यांचा ग्रुप असतो ना मग त्या ग्रुपमध्ये जातात त्या मग काशीला जाणार तर मग याचे पप्पा घडीत हा म्हणतो घडीत नाही म्हणतो मग आपल्याला घरात कोणी नाही म्हणे माझी शाळा तो आहे मसा चार चार पाच दिवसात
जायला यायला एक दिवस आठ दिवसाच हम्म मग त्याच्यामुळे तर जमत
अरे पाऊस येईल तर थोडे कपडे पाय रे
आमचे ते ह्याचे ते मैत्रिणी आहे ना ते जाणार होती ह्याला ह बालाजीला बालाजीला ते सेवेला आत्ता होती जुलैची जुलैची एक तीस तारीख होती
बर बर हा
मला म्हणे आधी नंतर तिच्या मुलीच्या बाळ्यात पण निघालं म ते नाही म्हणे नाही मला मा तुमचं पण त्यांचा ते ग्रुप आधीच तयार झालेला होता पंधराचा तर मग
जाण बरोबर आहे ग्रुप मध्ये पण मग किचकिच किच होते आप आपलं कस शांततेत आपण एक दिवस, दोन दिवस, राहू शकतो पाहू शकतो रा असलं तर राहता येतं.
ते बालाजीचे तिथे ना सेवे ते आठ दिवस हो ते फक्त काहीत तिकीट ते हा टी ग्रुप असतो तो तर ते म्हणे आठ दिवस आहे तुम्ही फक्त ज ते आपल्या जाण येण्याचे पैसे द्यावे लागतात आणि साडीच काहीतरी असत पण की सगळं तिकडं त्यांच्याकडं राहणं वगैरे सगळं त्यांच्याकडें असते तर म म्हणजे जाऊ म्हटलं तेवढी सेवा होईल म्हटलं तुम्ही हयं बरे पण ते मग त्या त्यांनी नवीन ग्रुप तयार केला. त्या आधी नाव टाकलं मग नंतर म्हणे नाही मग त्यांचं अ नाही झालं कारण ते पोरीच बाळतपण निघालं ना तिला तिसरी मुलगी झाली हम्म.
अरे बघ तीन, तीन
हा ना, तिसरी मुलगी झाली आणि ते सीझर परत ऑपरेशन केलं.
अरे बापरे आता एवढी तीन तीन पोरी सांभाळायचं काही मजाक आहे का.
मोठ्या आहेत ना उद्या एक दहा वर्ष सात नऊ वर्षाची, एक पाच वर्षाची, आणि आता हे पाच पाच वर्षांनी केली हा पैसा विसा सगळ व्यवस्थित सगळं वय लवकर लवकर लग्न झाले विसाव्या वर्षीच ह हा आता लई झाल. पण पोरी खूप सुंदर आहे पण दिसायला खूप सुंदर आहे हा हा आता लहान झालेलं बाळ तर इतकं सुंदर आहे दिसायला तीन साडे तीन किलो तर झाली गोरी गोरी पान आहे खूप छान आहे दिसायला पोरगी. आता काय करणारे नाही झालं त्याला त्यांना मस वाटल मुलगा होईल. जाऊ दे ह पण खूप सुंदर पोरी येत. छान आहे.
आता पोर उलट मुली तरी त्यांना सगळ्या फॅसिलिटी येते.
नाही बघते पोरी बघत ना आता आई बापाला नाव आई बाप आई बापांचं नाव तेच करतात आजकाल पोरी पोर काय करते. पोर करता ते मनात असेल तर नाही तर नाही. आणि बघतात
न स्टेट लागते पोर नाई स्टेट करून ठेवा लागती पोरींना बिचऱ्यांना काही नाही एकदा लग्न लावून दिलं का संपलं करता मग त्यांच्या त्यांच्या हिमतीवर पोरांचं नही ना तस.
म्हणजे मी बोलले त्यांना माझं नाव द्या मग जाऊ त्यांच पंधरात पण झालं मग ते नंतर मही ऑगस्टमध्ये असेल तर तारीख भेटली तर ठीक आहे ना ते दिवाळी नंतर मग बाई म्हण जाऊ दे
शक्यतो कस असतं. हे कार्यक्रम दिवाळीच्या नंतरच थंडी थंड ऊन बी नई न
नाही नाही आणि आपल्या ओ ओळखीचे नाही ये ना तर मग म्हण आपलं कुठ देद नको बाई म्हंटलं नाही तर मग विचार सा कराय लागले मी आता बघू इथं आहे दोन चार जण आमचं चाललंय नाव द्यायचं म्हटलं दिवाळीत
पाहू आपण
दिवाळीच आता दिलं तर दिवाळीचे तर ते बुकिंग होती ना
काढता हाम ते मेंबर बघताना मग तेवढे झाले का नई
येता का तुम्ही?
नई बई मला माझं पोरांचं पाहता पाहता च नाकीनव येतन कुढ घर सोडून पळू हां दुसरं कोणी असतं घर सांभाळायला तर मग ठीके
दिवाळी नंतर हो
याचा पप्पा हा दिवाळीनंतर कुठं सुट्टी राहती
नाही ते सुट्टीच्या याच्यातच असतंय ते तेव्हा ते तारीख घ्यायचं
असती पण नेमकं का माहितीय का याच्या पप्पाला नेमकं दोन दिवस अगोदर सुट्टी भेटी अन मग कुठं जाता न कुठं येता
हम्म माझा विचार चालला होता हा मग आत काय मी म्हंटल कोणीच नाही जाऊ दे मग गप बसली मी पण हां म्हंटले हे मला म्हणले बघ तुला वाटलं ते नाही येत बघ म्हणले मग म्हटलं जाऊदे बाई दिवाळीच अजून तारीख नाही दिलं नाव नाही दिलं मी म्हंटले की तुम्हालाच सांगाव जमलं तर बघु मग असं जवळजवळचे लोक असलं
त्यव जवा यांना किती वेळेस म्हणलं आपुण बालाजी जीला जाऊ बालाजीला जाऊ आता जाऊ जाऊ करता नेमकं काही लग्न निघत लग्न उन्हाळ्यात
वयाची आट ये त्याला साठच्या आत नंतर वय वाढल्यावर नाही चालतं तुमच्या भावाला नाही आता हे लोक माणसांचा ग्रुप गेला होता ना अगं बाई पावसाचं चालू झालंय मोठेे मोठे थेंब
हा पाऊस झाला मी तेच कपडेच काढायला आले वर
हा घ्याय लागले आता हातात अ मग हे तुमचा भाऊ हागदा हा एकदा नई मग गप बसले आणि एक तर ते ग्रुपचं पण
च का साठच्या वर नाही चालत का?
साठचं वय नाही हां नाही चालत वयाची आटय ना हम्म म ह्यांच्या माणसांचा ग्रुप गेला होता ना मग ते वय नाही ना बसलं ह्यांच
हो का?
त्याच्यामुळ मग हे माणसं नव्हती का उन्हाळ्यामध्ये गेले मग हे ह्यांना सुट्टी ह्यानी नाही म्हणले आणि नंतर एक एक्स्ट्रा होत तर पण नाही म्हणली हे ना
जाऊन यायचं नंतर काय म हातपाय थकल्या मुळ जाता येत नाही काही नाही
हा नाही मग आता म्हंटलं. आपलं ह्या बायकांचं चांगलं तर ते तिचं निघालं माझा पण मुड गेला माझा पण मुड गेला. ते म्हणले जाऊदे एकामेकाला असती मदतीला उन काय तेज्या चेत मस्त फिरून आलो असतो हां
फिरून आले असते ना मग
आना. तिथं आण आपल्या काही जास्त नाही आठच तास असती काम ते सांगतात ते इकडे हे बघा ते बघा एक वेळ आणि गाभाराय नाही नाही आठ द तास त सेव आहे नाही का सोडायला वगैरे रांग वगेरे आणि दोन दिवस गाभाऱ्यात असती गाभऱ्यात दोन दिवस सेवा
हा
हा आठ दिवसामधले दोन दिवस गाभार्‍यात असतील मग म्हंटलं सांग तेवढंच आपल समक्ष दर्शन होतं सेवा होती ते काय ना नशीबात योग नाही म्हणायच आणि गप्प बसायचं नाही क नाही् मग काही गेले असत
तूब नाही मग काय करणार?
हा का ते नाही मी अजून आहे ते दुसरे वाले ग्रुप अजून दोन- चारजण नेणारे इकडले टी व्ही सेंटरला एक आहे एक. एक एनेटलाय. बाई, पण मी नाव नाही दिलं ना तिला अजून फोनच नाही केला. इकडल्या -इकडल्या आपल्या इकडचे. म्हटलं कोणी बाजून जोडीचे असल तर म्हटलं जाऊ. तुम्ही नावच दिलं नाही ना. म्हटलं दिलं असत तर मग झालं असत बाई ह्यांनी ना काल काय केलं, नारळ आणला. आणि म्हटल घेऊ ना मला वाटल त्या आषाढ्याच घ्यायला लागले ते अ असंच घेतलं चटणीला मला कुठं काय बोलले, घरात होत तरी खोबरं. आणि कसलं काय ते खराब निघालं.
खराब निघाल.
अर्धवट, तर त्यांनी ते सगळं पाण्या सकट माझ्या झाडात ना बिया टाकल्या, आणि तिथं गुलाबाचे झाड चांगलं आलेलय. त्यात टाकून दिल्या, मच्छर झालत हिकडं. सगळे अस येता जाता घसकण उडायला लागलय ते. बघा ना काही करत्यात. काही करतात डोक्याला ताप आहे नुसता. आपण सांगाव एक त्यावर करतात एक. आणून टाकले बाई एकदाचे कपडे बर झाल आला पाऊस.
नाही ना मी पण हा ना माझाही पाऊस आला मी कपडेच काढत होते आता
हां म्हणलं खूप काळ उठलं घेऊन या पियुष म्हणला, मी म्हणलं थांब बाबा थोडं राहू दे सुकू दे. मग घरात वास येतो, म्हणून मी त्याला आणू नाही दिलं. तो म्हणे ट्युशनला जायच सांगतो. तर मग म्हंटलं नको मीच आणते तु नको आणू बाबा
तेच मी त्याला हाका मारली तो म्हणे आता तूच आन म्हणते.
काल मी करत होते तर परू दिलं नाही मला फोन हे दोघांनी म आ
मग मला तसच करता मला बोलूच देत नाही त्यांच त्यांच काय चालतं काय माहिती मग मी म्हटलं अरे आता किती दिवस झाले मी फोन लावला नाही मला फोन लावू देत.
नाही मी त्याच -ह्याच्यातून काढून नंबर लावला. लावला दुसऱ्या लोकांना लावला तिकडं. आकोला साईडला. ते को ती तिकडची बाई तीच. मग दोनजण तर ऊचललाच नाही फोन. तिसऱ्याने उचलला तिनी, मग ती बोलायला लागली तिची झाली माझी ओळख. हे म्हणे असं कोणाला पण नाही करायचं हे पोट्टे. च नय. तसं नाही म्हणलं तसं काही नसते, ते लोक जास्ती हाय त्यात त्यांना माहितीच आहे काय -काय नाही. आहे की नाही त्यांना मी काम करल ना. तर- तर नाही मग मी ती बोल्ली माझ्याशी.
आप्पा घरी राहता रविवारी आणि मग ते काल बी चालू होतं काम- काम. कामच चालू राहत.
मग ती बोलली माझ्याशी ती म्हणे मी पण करते तुम्हाला बरं म्हंटलं करा म्हंटलं. पार्लर चालवती वगैरे. मग ती पार्लर वगैरे चालवती ती बाई, अगोबाई खूपच झाल काळ. अं मग तिने मला.... बरं म्हटली सांगते म्हटले, मी पण तुम्हाला करत जाईन म्हणे. ओळख झाली बरं झाल, असं ती स्वतःहूनच बोलायला लागली. आणि त्या दिवशी मग हा दुसराच एकाचा आला होता. तिला मुद्दाम मी तिला परत रिपीट काल लावला, तिनी नाही उ उचला फोन पोरी हा, त्या पोरी त्या पोरीने. आणि हे हा. मग हे पो -पोरं बी त्या अशी डोकं खात्यात ह्याला नको बोलून त्याला नको बोलू. काय करा बरं आज हा मग त आपण किती बोलणार अस होत, ना हम्म!
हा. मी तेच म्हणलं, आता यांना म्हणलं काय चालल काय नाही विचार काय गप? म्हणून मग मी म्हटले, अरे बोलू दे आठ पंधरा दिवस झाले बोलली नाही मामी शी. काय चाललं, काही नाही मामीचं.
हम्म!
म्हणून मग म्हटलं चला, आता काय च आणि येन त काही माझ होत नाही. आणि काही नाही गावात असून मिळतयं म्हटलं चल. कमीत कमी फोन
हा नाही इकडलं इकडं नाही, यायचं ते काय?
अहो! घरातलेच काम आवरता काल ते गोधडी धुतली ते धुतलं सगळं आवरलं काल पाणी आलं तर नळा खाली लवकर.
आता हे असा पाऊस येणार, तर कुठं धुनं होतं का काल वाळल म्हणून बरं झालं.